आवाज
हा येतोय
मग काय करायलास? हॅलो हॅलो हा येतोय ना आवाज?
हा येतोय बोल म्हणलं की.
अगं तुझा आवाजच येत नव्हता मला.
हम्म कायतर नेटवर्क इश्यू असेल गं.
हम्.
हम्म आणि काय नाही हो आता जरा फिरायला जायचं.
होय वॉकिंग ला.
वॉकिंग ला अग जर तेवढं शरीरासाठी बरं असतंय. काम केलेलं हम्म
हो ना.
हम् जर सकाळचं पण जात होतो मध्ये सकाळच पण बंद केलंय.
हम्म.
हम्म. म्हटलं आता निदान संध्याकाळचं तरी. मी आणि आणखीन एक मैत्रीिण आहे. भरपूर आगं इथं आमच्या इथं ना असं हे आहे.
ह
फिरायला चांगलं राऊंड एक म्हणलं की तो एक किलोमीटरचा राऊंड होतोय. दीड हजार हं पावलं होतात, दीड हजार. म्हणजे मोबाईलवर आम्ही बघितलं ना दीड हजार बरोबर स्टेप्स होतात. एक राऊंड मारला की आणि असं तितंच म्हणजे त्या एरियातच जरासं असं फु ढं जाऊन फिरून येता येतं तिथनं पण. तेवढं केलं की परत एक पाचशे एक्स्ट्रा होत्यात स्टेप्स. हम्म, म्हणजे एक किलोमीटरचा राऊंड आहेच तो. मग तेवढंच एक एखादा राऊंड मारून यायचं, मग जरा मैत्रिणी गाठ पडतात म्हणजे मैत्रिणी म्हणलं तर कसं आपल्यापेक्षा जर वयस्कर हा य त्या बायका
हा.
हा मग त्या भेटल्या की कसं त्यांच्या बरोबर जरा गप्पा मारणं होतंय परत त्यांच्या बरोबर कसं होतंय भेटल्यावर त्या सांगतात काही ना काहीतरी.
होय आगं ते हायच, आता इथं परवा मी फिरायला गेलतो ग तेव्हा आहे की नाही तर वारीच्या बायका म्हणजे दिंडी चाललेली त्यांची मग तेव्हा मग म्हंटलं ना आम्ही म्हणजे त्या नाश्त्यासाठी थांबलेल्या ग तिथं एक त्यांच्या घरी अस
व
हा मग तेव्हा विचारलं त्यांना की तुमचच म्हणजे अस एवढं जाता तुम्ही वारीला चालत तेन मग तुमचे पाय तेन दुखत नाहीत काय म्हणजे वयस्करच बायका होत्या गं
हम्म.
साठ वर्षाची पण एक होती बाई साठ स
अगं सत्तर ऐंशी पर्यंत जातात दिंडीत वाटतंय खरं हम्म आता माझी आजची आजोबा कराय ना म्हणजे स नाही चुलत आजी आमच्या पप्पांची काकू करायची ना ती कसं करायची दिंडीच्या वेळेस म्हणजे आजोबामच्या यायचे ते असं ते आले की आम्हाला म्हणजे अस जरा हे वाटायच त्यांना कस ते कांदा लसूण वारकरी माळकरी टाळकरी असं त्यांच्या तीन म्हणजे हे काय तर असायची ती सांगायची ना लहान असना आम्हाला वारकरी म्हणजे कस नेहमी वारीला जाणारा टाळकरी म्हणजे कसं टाळ अ.. हे करत जाणारा आपण वाजवत त्याला टाळ करी म्हणायचे आणि अ माळकरी म्हणजे कसं ते कसं जास्त म्हणजे माळ होती त्यांच्या गळ्यात आमचे आजोबा वारी चुकवायची नाहीत जरा कुठं कांदा खायचा नाही लसूण खायचा नाही असं त्यांचं काय काय हे असायचं
हा हा
हम मग ते आले की जरा असं हेे व्हायचं कारण आपल्याला कस कांदा ते खाऊन सवय हाय ते त्यांना नाहीत त्यांच्यासाठी मग वेगळं करायला लागायचं ते येताना आपली आपली चटणी किंवा मिरची पूड घेऊन यायचे हा त्यांच्या भाज्या वगैरे सगळं म्हणजे बिना कांदा लसणाच्या करायच्या अन ते पण भाज्या खरंच खूप टेस्टी लागतात ते लहान असताना काही समजत नव्हत आपल्याला पण
नाही आता आपण पण गुरुचरित्र पारायण करतो त्यात पण आपण कुठं खातो नैवेद्य पण तेजाच असतोय बिन कांदा लसना
होय सात दिवस तर आपण खात हा होय नाही आता इथं आमच्या इथं समोर एक जण आहेत ना मिर्जेत तिथं त्या ह्या पण खायच्या म्हणजे समोर त्यांनी कसं ते कांदा लसून खात नाहीत कृष्णाच्या ह्याच्यातलं ते हरे राम हरे कृष्ण कृष्ण अस म्हणत म्हणत ती पोरं तेन हा इस्कॉन मध्ये अजिबात अगं कांदा लसूण वगैरे खात नाहीत पण त्यांच्या भाज्या त्याने एवढ्या टेस्टी होतात प्रसाद पण एवढा टेस्टी असतोय ना की काय सांगायला नको म्हणजे त्यांनी आपण कसं पोह्यात कांदा घालतोय उपीटमध्ये कांदा घालतोय परत इतर कशात करायचं झालं की म्हणजे म्हणजे आता पोहे उपिटला तर कांदा हा मस्तच आहे ना कि लागतोयच त्याच्यात कांद्याशिवाय पोहे होत नाहीत आणि अ हेच्या शिवाय उपीट होत नाही पण त्या त्यांची आई करताना ना त्या दादाची अ आपलं कोबी असतोय की नाही कोबी चिरून घालायचा
हम्म
कोबी चिरून घालून ब बारीक मस्त मस्तपैकी उपीट वगैरे करून भाजी पण त्याची म्हणजे एवढी चविष्ट लागायची ना बिना लसनाची वगैरे छान लागतेय अग ते पण
हा
हम्म वारीला मला पण पंढरपूरच्या जायची इच्छा आहे ब द आता बगू कधी म्हणजे अस चालत कस हा चालत जा व रुटीन लागली ना की आपलं आपलं म्हणजे निवांत होतय ग
होय तेव्हा जाऊ की
जव चांगलं महिन्याभर म्हणजे घरची काय काळज टेन्शन नसते च तो विठू माउली घेतोय काळजी आपली आपणच आता आमच्या इथं मिर्जेत ना बाजूला मंदिर आहे आमचं जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं पण सोहळा एवढा मस्त असतोय कि काय सांगायला नको आषाढीच्या आदल्या दिवशी आधी एक चार दिवस सगळी मुलं आम्ही लहान असताना जायचो ना सगळं हे करू लागायचं तिथं त्यांना म्हणजे देवळ धुवायचं राहू दे पुसायचं राहू दे त्यावेळेस काय असं जास्त म्हणजे कोण मी का करू तू का करू असं काही नव्हतं ना आता कसं प्रत्येक ट्रस्त वाढलेय प्रत्येकाच्या हातात कारभार गेले त्यामुळे ते कसं करतात मग माणसा लावून करून घेत अगोदर तस नाही पताका लावायला सग सगळी गल्लीतली लहान मुलं मुली मिळून आम्ही पताका लावायला जायच परत तिथं हंड्या पुसायला हंड्या सजवायला जायचं परत दईहंडीच्या कार्यक्रमला प आणि आमच्या इथं कसं करतात तिथून नदी वस म्हणजे नदीपर्यंत ना एक तीन साडेतीीन किलोमीटर तीन किलोमीटर कायत आहे घरापासन तेवढं म्हणजे चालत तीन साडेतीीन किलोमीटर चालत घेऊन जातात
हम्
अ साडेतीीन चार किलोमीटर असेल माझ्या अंदाजे चालत म्हणजे वारी घेऊन जायचं अ पालखी परत टाळ वाजवणारे मृदुंग वगैरे वाजवणारे सगळ्यांच्या सोबत चालत जाण्याची ती मज्जा एक वेगळीच आणि तिथं जाऊन आषाढ एखाद्याशी दिवशी जातोय ना तिथं जाऊन फराळ वगैरे करायचा नदीवर देव वगैरे धुवायचे आणि परत पालखी वाजवत वाजवत संध्याकाळी यायचं संध्याकाळी परत नाचून धिंगा ना करायचा सगळ िंगाणा म्हणजे कसं फुगड्या घाल कुठं हे कर परत ते लहानपणाच खूप म्हणजे खूप आठवतंय
हो आमच्या इथं म्हणजे कसं इथं बऱ्यापैकी हा सोड वारेला बर्याच जण जातात परव पण गेल ते इथले गावातले आणि इथ विठ्ठला च कळशारोहण सोहळा झाला चार वर्षा पाटेबाबा
हा होय ते विमानानं काहीत फुलं टाकली तेच ना
हा हा ते पण लई भारी झालत इतकं छान वाटत होत आणि पाऱ्यांला बसलेलो ज्ञानेश्वरीच्या इतकं भारी वाटत होतं सांगतो त्यावेेळेस ते दिवस म्हणजे इतकं छान सात दिवस कधी झाले कळस आणि रोज सकाळ संध्याकाळ प्रसाद महा
पण ज्ञानेश्वरी घरी वाचायच म्हणलं ना की होत नाही ग होत होत नाही म्हणजे कस होतय कोणा कोणत येतय उठवतय तोय तेच तिथं होत नाही मंदिरात म्हट की कस कंटिन्युस तीन चार तास बसून माणूस वाचत का वाचते आणि त्यांच्या बरोबर सात दिवसात कंप्लीट होऊन जात्या
जाते तसच होते अगं नाही मग इतकं छान वाटलं तेव्हा सांगतो तुला ल भारी आणि सकाळ संध्याका प्र्रसाद वेगळाच महाप्रसाद नाश्ता वेगळा सगळं लय भारी होतं तेव्हा
हम्म आणि आपण अठरा अ घरात अठरा असं वाटत आपल्याला ते काय अठरा अध्याय आहेत पण अठरा अध्याय वाचायला ना किती वेळ लागत ते ज स त्यालाच माहिती हम्म आणि काय मग
काय नाही बघ हाय सगळं ठीक तेच म्हणलं आता बरेच दिवस झालं फोन नाही म्हणून फोन केला तुला
नाही खरंच छान असते सोहळा मला आता खरंच ह्या वेळेस असं वाटायला लागले कुठं आपण लांबा एक पाच सहा किलोमीटर वर तर आहे जाऊन यायचं त्या सोहळ्याला कारण परत पाच दिवस आषाढी एकादशी दिवशी पासून ना पाच दिवस पारायण परत ते लहान असताना हे यायचे बुवा यायचे कीर्तन सांगायला अक्षरशः हवरटा गत जाऊन बसणार आम्ही कीर्तन म्हणजे त्यांनी काय - काय सांगतात हे ऐकायला झोप तर येत असणार पेंगत तर असणार ऐकायचं सगळे खेळ खेळायचे आणि त्यावेळेच म्हणजे हेच वेगळं होतं आता पण त्यांनी ह्याच्यापेक्षा जरा जास्त केलंय पण ते कसं आपण इकडं असल्यामुळे जास्त जायला भेटत नाही ना हा पोरांची शाळा अस ते कस तिथल्या तिथ शेजारी आहेत बाजूला आहे म माहेरचं मंदिर त्यामुळे निवांत सगळे जात
जात्यात होय तिथं हाय सोड तुमच्या तिथं हाय तिथं म्हणजे अगदी जवळच आहे
तुला सांगू
हॅलो
छान आहे खरं म्हणजे असं हे करण्याजोगा आहे वाखानण्याजोगा आहे तो कार्यक्रम
होय ना
ह हम्म
आ पाचव्या दिवशी महाप्रसाद रोज अभिषेक ते आता पंचामृत म्हणजे एवढं हे झालंय आपण घरात पण करून खाऊ शकतोय खर ते त्यावेळेस वाटी घेऊन जात होत मी लहान असायला ती टेस्टच वेग मी काय कधी खाणार नाही मला आवडायचं नाही पण माझ्या दोन नंबरच्या बहिणीला आवडायचं म्हण आवर्जून मी जाऊन मागून घेऊन येणार ना असू दे द्याव आमच्यात खात्यात आणि आता कितीही केलं तर म्हणजे त्याला हे लागत -
होय
तेच हेच वेगळं होता काळच वेगळा होता सोड
हम्म तेच की चालतय हा ठेव बाय
बाय